ह्ं
हॅलो
ह बोल
खाऊन झोपली होती का?
नाही हो म बाली ताईचा आलता मला फोन.
हो का करू का म्हणून कॉल?
म्ह म्हण करण म्हण काल मलं थांब करतो म एखादा चयन म्हणलं म्हणा आता.
हो ना
आता मी पाहिलंच हो तू इथ आलाच लगे.
हो मी लगेच लावला म्हटलं करून टाकाव म्हटलं एक कॉल माझे मग आज नऊ होतात मग. तुझे किती झाले? किती झाले? काय बर तू बापा बापा पाय बर तु तरी झालेत सतरा मायल
ह
कधी होईल काय माहिती बाबा एवढ मग.
अच्छा झाले की नाही बसून ना ते मग.
हो हो बरोबर आहे.
सकाळी होतच म्ह काता रोजच ते इश्यू दाखवून राहिले ना. एक तर सकाळी सकाळी लागते. तर आपण कसं कामात राहायचं, सकाळी सकाळी.
हे कस हाय, आपल्याला मोठा आवाज करून बोलता नाही हेच्यात. कानालीच लावा लागते मग, हो ना कानालीच लावा लागते त्या कानाला लावून काम नाही होत ना.
नाही.
मग काय तर, तेच म्हटलं?
मी स्वप्नाताई सांगा, अशीच बोलली एका हात. तर म्हणे एका हातानं पोळ्या लाटल्या ना कसे.
त्याला बसून कोणा ला बघतयं.
आता अजून येऊ का? हो हो ना नव्हत, आपल्याला कॉलेज
ह अ
तेवढं तरी बरयं.
हो ना.
ह बाय बरे एवढे कॉल आपण, कधी करतही नाही.
मी एवढे कोणाला बोलले नाही
हो ना.
दोन महिने झाले, अमृताला फोन नाही.
जाऊ दे जेवढं बोलणं होते, तेवढं बोला तीस टार्गेट पूर्ण करा.
अ मग कोण कोणाला बोलते, मगायचं आहे ना बोलायचं मग असं काय?
हो, मग काय? पिछे पिछे जाने का नही, तो वैष्णवीचे बालीच्या सुनेचे.
ह किती टाइमयं?
काय करते, महीमा?
महिमा तर झोपली तिचा दुपारी क्लास चालू होता ना. म्हणजे, ती बँकिंगचे क्लास करते का? त्याच्यामुळे दुपारी तिला कॉलच नाही करता येत. आता दोन कॉल केले, मी ती महिमाले. महिमाला दोन कॉल केले, विना वहिनीने दोन कॉल केले. अनेक अमृताला केला, आणि आता तुला केला आता सहा झाले माझे आजचे.
हम अ
ह ह
आता काय केलती, तुम्ही भाजी?
आता संध्याकाळी का टमाट्याचं वरण केलतं, मुगाचं.
सकाळ
हा मुगाचं केलत. हा आ आता सांगितलं का भाऊन काही.
ना
भाऊ न काही सांगितलं होतं का?
नायचं
नाही हे आताच्या डब्याच.
म्हणजे?
म्हणजे का आलं काही नाही, तूच पाहितला ना डबा.
काय झालं?
हा, ना काकडी ना कडू चू राहिली बिचारे
आज म्हणे दादा मला हे खारट लागली म्हणे, भाजी शेंगांची.
आजची भाजी
ब
नाही हो माय आम्ही तर तेच खाल्ली जे तुम्ही दिली तेच मी खाल्ली पलो असशल ते झाली अशील खारट मग म आम्हाला नाही लागले पण भाऊलं झाली अशेल काही सांग ता नाही येत माझ्या तेने हो ना आम्ही तेच भाजी खाल्ली हरषू नाही खाल्ली असं काही म्हटलं नाही खारठ झाली म्हणून
आम्ही जेवायला बसताव तिथच ते ताट घेऊन आमच्या जवळ बसते ना.
हो का हा हा हा.
मला माहि मग कशी विचारत क कायची बाजू चांगली बाजू कस अच्छा
हाव ना झाली असशील काही सांगता नाही येत पण आम्हाला बरोबर झाली होती आम्हि तेच खाल्ली जे तुमच्या डब्यात दिला जातं तेच
हा बर झाला म्हणे बाय अ ताई भेटली म्हणे नाही तर माय आलेच होते म्हणे आता
अरे बापरे असे म्हणले का?
हा दुसरी कशी मिळून जाऊ
नाहीन बाई लयच बेकारे ये ना मग काय तर
मला असं वाटत नाही मने असच असं वाटत ना आपल्या घरचंच जेवण आहे
हो ना.
चांगली आहे ते काही अस वापर बी चांगला आहे म्हटल्यावर असं अस चलेलं हे आ ठवलं याच आहे म देश चांगलय लागलं ह बाबा बाला देखणी अस
म्हटल एखाद्या दिवशी ते रोडग्या करीन पण रोडग्याचा मला अंदाज ना येत डब्यात कितिक द्याव ते तर
हो का?
हव ना मिसईचं वर ना रोडगे करील म्हटलं एक व
हम्म
हम्. त्याचा अंदाजच नाही किती द्याव तो दोन दोन रोडघ्याच तरी पाठवून देईल मी एक दिवस करील तर ते तळायला लागते ना काप करून?
हा हा,.
हा, तेदिल म्हटलं एक वेळ करतो म्हटलं मी.
हम्म,
ह मले हि न पाय
आज त्याला ईथ जेवण होतं अ आच्या घरा मग वास्तूक होतो
हा हा.
का बोलायला होतं आ डवला मी काही जात नाही पण ते दादा घरी आता बोलायला
अरे बापरे म गेले होते का?
आले नाही आम्ही येणार नाही म तुमच्या कार्यक्रम गेला ते बाबा म आ पाहि ना नाही नाच खाल्ला म
जाऊ दे, बरं झालं ना मग. हो ना, पोळ्या मस्त मग गरम गरम पोळ्या, तेल लावतो हं परंपारायेत हव ना. आता उन्हाळ्यात गऊट घेऊन ठेवला होता मी. म्हणून ते जमून तर न्या. हा -
डो कोणता घेतला तुने.
मि नर्मदा सागर.
नार सगर दे ना म्हण त म या तेऽ तिशा नई आणला, शरबती आणला.
हाऊ का ते बी चांगलं आहे ना.
बाळ जा, सगय बजमा स्वप्ना ताईला सांगा. हा ते म मगाऊ खपला मने म म ज खडे हाय. उन द्यायला लागते मला एवढं झंझट कुठं? अन पाणी पडू राहिलं होतं, मग त्या दुकानात मार्केट मधून दुकानातून घेऊन आली एक दिवस दिली ऊन.
हां.
म्ह तेे सोंड्याच्या गोळ्या टाकून ठेवल्या.
हा, हा तेच ना पारट टेकडी म्हणून येक त्यात गोळ्या गवात टाकायच्या.
नाही ते हे ह खूप सोंड्याच्या गोळ्या असशील दबबी येेते की
हो पारत टिकडी म्हणून आहे माया माया घरची आणत होती. आणि माया घरचे बी ते ते तीस तीस किलोचे गट्टे आहेत ना ते उचलत होते. ते त ते तर निवळा्याचं कामच नाही. तस चांगलेत का मंगऊ. तू जाब मग इथ.
हो तसच आहे ना काहीच खडा नाही ना हां.
होय ना हो तसेच असतील मग. माही तर तीस तीस किलोची पाचपट्टी आणत होते ते सोनूचे पाप्पा.
नाइ न तवा -
हो.
तो काय काम करत खायची.
तिथ ॲटो चालवता तो.
हो याटच हाय.
हा हा हा ऑटोच असे तर शाळेचे पोरं होते ना म्हणून. जमत होत काम कोण ते पंचवीस तीस हजार रुपये महिना पडत होता.
हाऊ आणि सगळं धान्य भरून ठेवत होत ते. नाही तर तीस किलोची ति तुरीची डाळ भरून ठीवलं. हरभरीची पण तीस किलोचं पोतं. आणि म ग ऊडधाची दहा दहा किलो बरबट याची डाळ मुगाची डाळ सोल ते बी आणि उडदाची दाळ बी
टेन्शन असेल पण आवाज कमी कर मग ते कोणीच नव्हतं ना.
नाही आणि तीस तीस तीस किलोचे ते कालिमुच कट्टे दोन. वर्षभराचं एवढं धान्य भरून ठेवील.
त्याची वच पण करा लागेत साथ देत होते मग मला की वाळू चुर घालागे पाऊण नाकटत तो दोघजण. आता आजकालचे पोर विचार करू बी नाही लागत आपल्याला कोणते काम
वाळू घालू लाग रे म्हटलं हो ना तून तळणाचाच टाका लागते आहे ना बरोबर समोर
गोला गोला आणलाग ना शेजारता आता तीस तीस किलो जो कटती ह म भाता है दावीतली त्याल ना काकाली होळू होोळू उंद दिली नाम याई बसली खुर्चीिटाकून
बापरे दिवसभर
जन प काही मी थांबली काही मी बहीण थांबली असं कर पाच पाचम आणि मा काका न जलेकररान भोर भर अर्ध अर्द क ते आनंद ठेवले
हो का
त्या का माम
हो ना
केला कस लाकेत न दिलंच का म त्यावसंदर धरली का कोण तकलाथान बती तक विच ना
नाही नाही ऊन किती तपत होत मग एवढ्या उनात तू याई थांबले ना एक दिवस म्हणजे किती कमाला मग म्ह ते गरम वाफा उन्हाच्या
अजूनच पाांगलं तुम क दि
बापरे बाप
ह का मस हुशार प नाही नाही अशी वाात नाही काही नाही नाही मग गया बकऱ्या पाच लागतील ना
हो
ते म्हटलं तेरत त म आताच्या होत नाही फण म्ह
नाही बरोबर आहे मग
दो पोराकडलं दोन पोरा म्हण तेवढ्या पक्ष एक दिवस थांब लावून जाई हम्म
जाऊ दे एक दिवसाचं ऊन दाखवून दिलं ना बघ झालं ते गोळ्या टाकल्या ना आता काहीच त्यांच्या निरात सोंडाई नाही हो त्यानत
बच्ा
हो चांंगले रायते तर तांदूळाले पौडर लावुन ठेवा लागते बोरीक पावडर भेटते
हम् कांदा ती जास्त घेतच नाही ना हे तर आम्ही पाच पाच किलो दहा दहा किलो असेच आणतो.
हो हो बरोबर
अर गेलं तर एवढं लागतही नाही
नाही
लागलं लागलं आणतोच तुम्ही फक्त गऊच बात पाण्या क दुकाना ज मग भावले वाढते ना
भाव बापा चाळीस पन्नास चाळीस पंचेचाळीस भाव चालू आहे
दुकानमध्ये काय मिक्स करते काही नाही मग कंट्रोल मिक्स करत ते दन जाऊन
हो हो ते करतातच
तस मिलेला चांगला राहियच कर
हम्म मध्यात मी एक तीस किलोचा कट्टा आणला होता ना गव्हाचा
हम्म
ह आणल्या बरो त्यात सोंलीच होती बाई
हम् हम
पूर्ण चाळलं
हम्म
होना लगेच संपल म्हणा ते एक दीड महिन्यात बरं झालं
फोडल्यार वापीस नाही करतायेत ना
नाही फोडल्यावर वापस नाही करतायेत
नाही आम्ही आनलं मग कशाले त्या आम्हालास तर म्हणे तुम्ही कव्हा यात फक्त फोडलं ना तर एक राहू दे जा बाकीचे सगळे वाट तीचे वडील म्हणे मी पोळी जर खराब झाली या गव्हात काही निघाल तर
कोणत्या दुकानातून आणलं होतं
ते तर ह ते मारवाड्याचं दुकान आहे पुंजाने कॉमलेटच्या समोर स्पेशल तिथं गऊ तांदूळ
ह
डाळ हेच भेटते एमपीतून माल येतो
पुंंजाणे कॉप्लेस समोर
हा
हो का
वाचतय अ डाळ ओरिजनल दाळ नी तांदूळ
मारवाड्याचा का शिंद्याच्या हो का हा हा हा
स्पेशल एम पी तुन माल येते म्हणे हो मा येते म्हणे आम्हाला भावा तर वाचाल पाॅश आहे गॅरंटीचा माल आहे.
ते नथथू लाल हाय वाटते त्याचं नाव न हा तिथं तेच दुकान आहे नथथू लावचं
हा नंबर त्यांनी दिलाय
हो हो ते आहे न तिथं दुकान नाही तिथं खरंच चालणार आहे टीकाउ एक वेळ तनुच्या पप्पानी तिथूनच आणला होता मी गेलती न सोबत हो
मी गेल ती मग एकटी आणाले मग त्यांना दाखव खले ना याटो बलावला घरपोस आणून याटो वालान कट्टे उचलून घरात आणली
हाव ते करतात ना ते अ पण त्या ऑटोवाल्याच्या न आनायचे पैसे द्या लागते आपल्याले
हा पाचशे शंभर रुपये तरी पाच टक्कयाचे आता काय करू आपल्याला कुठे ब ह
आपल्या त्यांना थोडी बाई उचल खाचल होती त्या पोत
ना नााड
पहिलं तरी त्या पायरीवर होत तर अ उचला लागे आता या पायरीवर तर उचलाबी नाही लागत डायरेक्ट ठेवलं कि घराच चांगलं जायचं प्लेन चांलन व्हायचं त तू या घरात आलीस त न मी या घरात आली तेव्हापासून
हम्म
हम्म हर्षूने ते साफसुफ करून घर तिथं हा
हम्म.
हॅलो.
हॅलो.
हा बोल ना.
झोपी राहिली का?
नाही गं आवाज नाही यून राहिला म्हणलं, हर्षू काम नाही ऐकत का?
ऐकते ऐकते.
मघाशी म मार्केट मध्ये भेेटला. मला दोनशे रुपये पाहिजे होते.
हा हा हा.
बाई तुला घरी आल्यावर देतो, मग बिचारे तो घरी आला डबा घ्याला अन् मी अशीच होती. चालला गेला म्हणे.
हाव का? जाऊदे.
काम आहे म्हणे म देतोन तुला, घरी आहे म्हटलं नाही माझ्या सोबत नाही आहे.
हव हव हव तसं काही नाही. हो ना तू तर देत, हाव ना.
तो म्हणलो कमी पडली मग काय म्हण जाणार तर होता ते हा मशरूम माल विकाय आलता मॉल मध्ये.
काय आलत? हॅलो.
हा.
काय आलते विकायले?
मशरूम विकायला आणलं होत त्यान त्या मॉलमध्ये.
हाव का, हा हा हा. हाव का, हा हा.
बर झाला म्हणलं तु दे म म्हटलं म दोनशे रुपये, मग घरी आल्यावर देतो मग. आपल मग, दिले त्याने एका शब्दात. प म दे जा ते म्हणे काम आहे म्हटलं हो घरी हाय णारे म्हटलं पैसे. इथं मले कमी पडले. मग तो आला डबा घ्याले मग मी यायचीच होती. चालला गेला म्ह पाहा काही ना मला, देतो म्हणलं मा मग म्या फोन लावला तू उचलला नाही. तू मंदिरात होती.
हो हो.
त्यासाठीच फोन लागतो काही य म्हटलं आता.
मग ते कसं रांगेत होती, अन ते ताट हातात होतं. त्याच्यामुळे फोन नाही उचलला गेला. नीता न मी मंदिरनी गेलतो. मस्त मस्त वाट्टते पण जायले. असं वाटतंय दर गुरुवारी तरी जात जा, माय असं जाणं नाही होत तर.
पण तेन सोय करायला पाहिजे चांगली तिथं, बसा उठाले.
हा.
किती झूण जेवतात बई.
मला विचारू किती लोक राहते अन मग लाईन मध्येच उभं राह म्हणते.
हो हो.
चांगल चांगल लोक असतीना तिथे.
इतके चांग खरंच ना चांगले चांगले लोक राहतेत. अन
एक तर टेबल लावायला पाहिजे ते न, नाहीतर मग पंगत सारखी बसावायला पाहिजे.
अन म्हणजे सोय करायला पाहिजे चांगली तिथे.
पाणी द्या हे द्या बसायची. पाणी नाही देत ना
हो ना. बर स्वयंपाक बि करतात ना स्वयंपाक करतात ना तिथं बी असं चांगलं साफसूफ करायला पाहिजे. किती खंडार सारखं आहे माय तिथं त्या बायाने स्वयंपाक केला हो म.
हेच ना हम
म्हणजे तेवढी जागा साफसूफ केली आहे पण त्याच्या मागे तर झाडांझुडच आहेत माहीते.
हम्म
हम्म नाही असं गजानन महाराजाच तिथे असं म्हणाव नाही कर तेन तरफती चांगला झालता स्वयंपाक वगैरे हो.
ह ते तिथून रांगेतून येतो तेव्हा तिथं किती न ते खंडार सारखं दिसत तेवढं. तू पाहिलाय का ह ना त्याची भीतीच वाटते. ते तिथून किती न असं वाटते काही याव बाई तिथून एकदाच.
हम्म हे एकदा गेलथी बाई मला भीतीच वाटत होती त
हो ना
टत बायाला ते आ प्रकट दिनाच्या दिवशी तर बाप्पा
हो
हम्म
एवढं पाणी पडू राहिला तरी गरमी होऊ राहिली.
बोलून राहिली बाहेर गेल क मग आवाज येतो इकडलं तिकडलं गाड्याचा.
हो तिथून नेहमी गाड्या चालूच राह ते ना रात्रभर गाड्याचा आवाज येत असेल तुम्हाला तर. रात्रीच्या लक्झऱ्या जात ना.
हो तर कि
हो ट्रकन लक्झऱ्या रात्रीच्या गाड्या.
हम्म
हो
आता उदयाला म्हणजे ह्या वर्षी जायला लागण.
हो हो देऊन दिऊन सकाळी तसं काही मनात नको आनु ना नाहीत नाही नाही भेट झाली तर नाही झाली भेटून जात पैसे कुठे जात तर
मान
नाही नाही तसं काही नाही.
देत तेेत द घ डब्याला आचारायच सगळेकडे कपडे धुत राहायचे. कन्या आंघोळीला जा जो कुणी तिथील मनील माय.
दहा वाजताच्या दरम्यानच जात का तू आंघोळी ले.
हम्म
हा तो येते तरी दहा सव्वा दहापर्यंत.
एकोणीस मिनिटं झाले त व्यस्त येऊन रहायला हो.
आ हो का
हो हो हो
बापा वापा
हम्म
किती प्रोग्रेस करू रायला तू
राहील.
बरोबर वीस मिनिट होत होते वाटत.
हम्म.
हो ना.
दोन कॉल तर घेऊन घे म्हणा आमचे.
ह
ब ब हम्.
बारा वाजलेले.
लक्ष्मण बला कट कर पटकन.
आ
मी दिल्यावर कट करता का म असं.
नाही नाही कट नाही करायला सांगितलं मधुरान राहू द्यायचा म्हणे चालू.
हो का.
हा.
बोल.
चालूच चालूच राहू द्या असं म्हटलं. हो कधी पण कट झाले
हम्.
ह
बाराच्या नंतर असं काय ना्याच्या सकाळी जुठ लागते मग तगतो
कोणाच्या?
नवरा जातो मग सकाळी उठावं लागतं मग, सहाला. सहा साडेसहाला उठतो.
मी पण सहा साडेसहलाच उठतो. उद्या तर पाणी आहे, नळ येत उद्या. शुक्रार आहेे तर. तुमच्याकडे शुक्रवारीचे येते का?
हम्म.
हो का.
आता आले आता वरच्या टाकीत लावल.
आता आलाच आहे ना.
हा.
हो का दरी मी घरात सकाळी भरतो आता जागर रात्र लागते मग पाच बसा लागते. त टाकी भरली का भरली का तेव्हाच लक्षात नाही आलं नाही भरलं असत
हम्म
म मशीन वॉशिंग मशीन साठी लावाच लागते टाकी.
हम्म. हा मग. हॅलो. बलो
टाकीत म्हटलं पाणी लावलं की लक्षच ठेवा लागते.
हम्म